हॅलो नमस्कार दिदी. अ काय म्हणतय कशे आहेत.
काय चाललं मस्त तुम्ही कश्या आहात.
काही नाही बसले हो ते काम करत.
त झालं जेवण वगैरे हो पाऊस बघा ना आत आलाय परत पावसाच काही एकदम ठिकाणच नाही आहे.
हो ना दोन दिवस नव्हता पाऊस पण आता आज चालू झालाय पाऊस थोडा.
हो त म तीथे पण सकाळी पडला आणि नंतर मग परत ऊन पडत होत आणि आता परत आलंय. ऊन पाऊस ऊन पाऊस चालूच आहे.
हा हा आमच्याकडे आहे आता थोडा पाऊस पडला आता. आता थांबलाय बघू. काय होते दिवसभर तरी ह्या वर्षी
हा.
ह्या वर्षी खूपच कमी आहे पाऊस आमच्या साईडला तरी.
अ पाऊस कमी आहे पण आमच्या इथे पण बाघा आता मध्ये तीन चार दिवस पडला ना एवढा पडला की म्हणजे पूरच घेऊन आलेला म्हणजे भरपूर गावात अ पाणी सगळ्यांच्या घरात बहुतेक झन पाणी गेलं आमच्या नदी जवळ पडते ना. मग पाणी लगेच येतो पाऊस जास्त पडला की.
ह ह कोकणामधून आहे का तुम्ही?
हो हो.
हा हा तेच बोलण्यावरून म्हणजे भाषेवरून वाटतेय कोकणातल्या आहेत तुम्ही असं.
अ हा इकडे आमच्या इथ नदी जवळ आहे मग लगेच पाणी येतं घरात वगैरे.
हा हा आमच्याकडे पण आहे. जवळ आहे आमच्या कडे पण नदी आमच्या इतके इथे इतकं लगेच येत नाही पुर. माझ्या आजूबाजूला जे गाव आहेत. नवत गावांमध्ये पूर येतो, जल नदीची पाणी पातळी वाढली त.
हा, नाही इकडे धरण वगैरे पण जवळ आहेत ना म पाणी सोडतात, कारण का ते पाऊस पडून कसे पूर्ण फूल होतात ना मग त्यांना सोडायलाच लागतो त्यांच लिमिट ते असत तेवढेच ते ठेवणार, मग नंतर ते फुटले तर म आमचे जास् त म्हणजे कसं जास्तच पाणी येईल म, वांदे होतील पूर्ण.
धरणामध्ये कसं लिमिटेडच पाणी ठेवतात एक
ते, हा मग मधीत आता जे म्हणजे पाऊस पडला ना अ दोन वेला पूर आला लागोपाट.
हो काय?
भरपूर, भरपूर म्हणजे जाम जाम. हो नुकसान भरपूर.
घराच पण शेतीच पण
तेच ना शेतीच त नुकसान होतच, आणि मग घ- घराच पण किती पानी एवढ आणि म्हणजे कसं तत कायं कायं लोकांच असतं डबलचं घर मगं ते वरती शिफ्ट करूं शकतात. कांहीं लोकांचं कांहीच नाहीं म्हणजे चान्सच नाहीं त्यांना कुठ जायचं. त्यांचं सगळं म्हणजे पूर्ण भिजूनच जातं. काहीचं नाहीं करूं शकतं नां ती लोकं.
तेचं नां खूंप म्हणजे नुकसांन आमच्या इकडे पणं जर पूर आला की पूर्ण शेताची म्हणजे खूंप शेती मध्यें नुकसांन होऊन जातं शेतकऱ्यांचं. तरी म्हणजे थोडंफार नूक नुकसांन भरपाई भेटते सरकारकडूंन पणं ते कुठचं नाहीं लागणारं.
भेटते हो पण हा तेच इकडे पण भेटते पण ते कसं त्यांचं पुुरता आणि ते आता एवढ्या वस्तूं फुकट गेलेल्यां असतील त्यां थोडी नां त्यां ह्यांज्यात येणारं आहेंत. र - राशन वगैरें घरातला.
तेचं ना. आणि कसं अ म्हणजे जेवढी नुक जेवढं नुकसान होतं त्यांच्या पूर्ण शंभर टक्के तरी
पैसेे भेटतं नाहीं नां, सरकार कडूंन त्यांतले फक्तं म्हणजे दहा टक्के पैसे परतं आपल्यात देतात.
हो.
म ह्यांजा
आता आमच्या इकडे तरं भर
भरपाई.
हां तेचं नां आमच्या इकडे एवढं नुकसांन होतं ना म्हणजे वीस टक्के पणं नाहीं भर त्यांजीच भरपाई देत्यात.
हो माझ्याकडे पणं तसंच आहे. बाकी अजून कायं म्हणतांय म?
कायं नाही मगं तेचं आणि आता ह्या वातावरण पणं असं आहे. त्यांच्यामुळे म्हणून, जेव्हा जर आमच्या आजार पणं जास्तं वाढतंय आजारी भरंपूर लोकं पडतायत. पाऊस ऊन, पाऊस ऊन त्यांच्यामुळे.
हो नां, अ बाकी? तुम्हीं अजून, तुमचं अस काही स्वतःच बिझनेस वगैरें कायं करताय जॉब वगैरें असं?
अ नाहीं अभि, म्हणजे घरी आहे आपलं मशीन, शिलाई मशीन. त्यांच्यावर ते पणं अ रे आता, असं सीजन ला असतं सर्व ते. आता नाहीं काय सीजन वारि लोकं येतात, ब्लाऊज वगैरे नाहीं मगं जास्तं
हो
गणपती वगैरें, लग्नं वगैरें, जास्तं असले की. लग्नांच्या सीझन लां, हां.
हम्मं हम्मं. म तुमच्या जवळंपास काई गारमेंट् वगैरे असतील तर, गार्मेंटचे कपडे तुम्हीं शिवायला घेऊ शक तय ति, म्हणजे ते पणं एक गारमेंट वगैरें जर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या गांवा शेजारी कुठे असेल तरं ते पणं तुम्हीं घेऊ शकताय, असं म्हणते.
नाहीं पणं हं, मी घेत नाहीं पणं.
म्हणजे ते पणं कसं, एक इन्कम सोर्स वाढते नां?
हो ते आहेच वाढते. ऑर, म्हणजे अशा ऑर्डर आल्या तरं घेऊ शकते, असं कांहीं नाहीं. प्यायला पणं पाहिजेेत नां? कारणं क आमच्या इथे असंय नां, नां इकडे कसं य सांगू, म्हणजे गावात भरपूर म्हणजे अ शंभर टक्क्या मधे, न अ ऐंशी टक्के लोकांकडे मशीन हाय गावात. आमच्या इथे, हां मग ते सागळ्यांचच हे नाही होईल हो प्रत्येक जण प्रत्येकाचा करत असतो.
हम्म.
तेच. आणि कसं काही लोकांना म्हणजे आमच्या इथे कंपनकडून भेटलेले आहेत, मशीन.
त्याच्यामुळे मगं प्रत्येकांने घ्या वापरत. प्रत्येकाने कसे क्लास वगैरे लावले, म त्या शिवायची सुरुवात केली. काही लोकं अ बायकांकडे आधी कड आधीचीच होती, काही लोकांनी घेतल्या, तर कसा म मला वगैरे नाही भेटली, अ मी पप्पांना घ्यायला सांगितली. अन आता बघा ना म्हणजे एखादा ड्रेस जरी अल्टर केला ना, तरी पन्नास साठ रुपये घेतात. तेवढेच पैसे आपण मशीन घेतली, आपल्या हो तेच ना म आपले तेवढेच पैसे, आपण वाचवतो. आपणच आपला केला तर
खूप पैसे म्हणजे वाचवता येऊ शकता.
शिलाई पण किती आहे ब्लाऊजांचे वगैरे, मग माझे शिवते ब्लाऊज वगैरे. ड्रेस वगैरेचे घेते ऑर्डर, आता ते बघा ना साडीचे ड्रेस वगैरे शिवतात ते
हो हो.
हां मग त्यांची ऑर्डर जास हो, हो ते ब्लाउज आणि शिवून मला ते जास्त आवडत शिवायला. ड्रेस वैगेरे.
काय?
फॅशन डिझायनिंगचा कोर्स पण चालू असतो, त्याणं करणं.
हो
हॅलो.
काय बोलताय? हॅलो
हॅलो आवाज येतोय हॅलो हा म्हणलं फॅशन हॅलो
हा हा येतोय आवाज बोला
हा म्हणलं फॅशन डिझाइनिंग वगैरे केलं असतं तरी चाललं असतं तुम्हाला नाही का?
हो अहो ते हा पण ते क्लास कसं जवळ नाही आहे ना मुंबईला जावायला लागेल
आमच्या हीकडे नाही आहेत हा आमच्या ते जवल नाही हेत मुंबईला
अच्छा
हा, इकडे असं म्हणजे ते क्लास नाही होत, बाकी होतात पार्लरचे वगैरे होतात.
फॅशन डिझाईनरच, नाय ना ते, मग ते मुंबईलाच
हम्म, हम् हम्.
एवढं लांब जाहणं पण पॉसिबल नाही, घर टाकून.
हो
मग, तेवढं होतच. ते घरी, येत तेवढं करते मग.
हो, होत तेवढं करायचं मग काय!
तेच ना.
ह, कमवत राहायचं आपलं जेवढे- तेवढच बसल्या, बसल्या.
काय.. काय?
घर बसल्या म्हणलं तेवढेच पैसे कमवायचे.
तेयच ना, तेवढं तर तेवढं आता काय! आणि आमच्या इकडे कसं ब्लाऊज शिलाय ना, वगैरे आता मी ड्रेस वगैरे शिवतो त्याचे पण काही पैसे जास्त नाही कोण देत.
शिलाई कमीच ठेवायला लागते, गाव ठिकाण पडतो मग कस शिलाई जास्त नाही. शहरात वगैरे घेतात पैसे जास्त, गाव ठिकाणी का आणि एवढी लोक शिवतात बोल्यावर मग कसं ते आपलं गिरायक पण तुटून जातं, आता आ पण जास्त घेणार, मग दुसरीकडे कमी, आमच्या इथं कस, जास्त म्हणजे तो कमीत- कमी घेईन ना त्यांच्याकडे की ऑडर जास्त लागतात.
हो, लोकं कसं पैसे वाचवायला बघतात ना त्यामुळे मग ते
नाही, प्रत्येकाला परवडायला पाहिजे आणि आपण म्हणजे लिमिट मध्ये सगळ्या गोष्टी ठेवला तर, आपल्या इथे बरोबर लोक येतात. तुम्ही काय करता मग? घरीच असते
मी जॉब करते माझं वर्क फ्रॉम होम असतं.
अच्छा
हम्म हम्म.
काहीतरी पाहिजे आपल्या महिलांना पण म्हणजे काही तरी पाहिजे ना आपण जास्त तर नाय सगळ्या गोष्टी तर नाय तेव मागू शकत सारख्या सारख्या
हो त्यामुळेच स्वतः कमवलेलं कधी ही बरा.
आपल्या गोष्टी तर आपल्याकडून हे झाळा तरी बास. आणि घरातला खर्च वगैरे तर असतोच.
हों.
तरी जबाबदारी आपण घेतली का म्हणजे कसं घर बरोबर चालतं.
होय होय. चांदण मग
हो हो.
हो एकच मिनटं थांबा म्हणजे दहा मिनटं पूर्ण होऊ दे हा. हा चालेल करा मग आता कट ठेवू
हा ठीक आहे हा.
हो.